हॅलो... आवाज यतो का?
होय होय याय लागलाय.
हा.. हा..
आज जरा नेटवर्क इश्यू झालाय ना ल आपल्या साईड ला.
होय रेंज पण नाही आहे म्हणजे हेच व्हायल आहे. गोलगोल फिरकट व्हायला लागले आणि म्हणजे अस फास्ट फास्ट डाऊनलोड काही होईना झाले.
तेच की आता आमचं दादाचं पण कामच चालना झालतं शेवटी त्यांना दुसर पुढ गेला पण आता मग चला इकडं एरटल तुमच पण एरटेल
नाही नाही जीओ आहे माझं तरी पण नाही आज हे व्हायलय.
हा तरी मग दादा मग आता ते समोरच्याचं जिओचं वायफाय आहे ना. त्याला कनेक्ट करून बसलाय मग.
होय काय
म तर करणार काय घरातन काम तर करायला पाहिजे ऑफिसच संपवायला पाहिजे त्यांना कुठं सांगून चालतं.
सांगून चालतं. ते नाही होय काय नाही माहिती आजच काय व्हायला लागलं हच्या आधी कधी झालं नव्हतं.
एरे तेला तरी काय प्रॉब्लेम आहे हो
हा एअरटेलला जरा इकडं आपल्याकडे नाहीये. थोड्या म्हणजे आपल्या आमच्या घरात जिओ ला वगैरे सगळीकडे येत्या. थोड्यांच्या घरात कस म्हणजे कोपऱ्यातच लागले अस असं होत.
ह आमच्यात पण एअरटेल. माझं आता आमच्यात सगळ्यांचच घरात एअरटेलचं कार्ड आहे ना. पॅकच घेतलेला आहे मग आता खरं. होय हॅलो आव लय रेंज कमी होत्या आता मोबाईल सा तिला कार्ड फायजे आहे माझं तर,
हा हा खरं आता रेंज नाही त्याच्यामुळं आता काय करणार.
हा पाऊस नाही काय नाही तरी बी रेंज नाही.
हो पाऊस आला की जरा असं हे होते ना नेटवर्क प्रॉब्लेम हो आज आज कायच नाही कायच नाही.
काय झालंय काय माहीत.
काय माहिती. नाही मग आमचं पण दुपार बसून नाही हेच व्हाले. जिओ चं.
हा माझं पण ग गोलगच हात्या हा. आता किती वेळ हा.
अ ते दोन जीबी असल्यामुळे संपत पण नाही ना एवढं.
हा तुमचं दोन जीबी हाय काय. माझा अनलिम आमचा अनलिमिटेडच आहे म्हणजे. पॅकच घेतलेला आहे ना तर, महिन्याला एक अठराशेच घालतयात बघा दादा रिचार्ज करतोयं.
हा माझ आठशे आठशेच आहे. तीन महिन्याच आहे. पण हेच आहे. दोन जी बी ते दाखवत ते
हा हा हा मग बर आहे ते पण परवडतय. नाही होत. मला कस लागतयं मगं मी होय नाही आम्हाला कस लागतय नाही दादाला मला च्या दोघांना त्यामुळ
हा. मारून घेतय लागत असले तर म्हणजे मारायला पण काय वाटत नाही. तर कामाला तेवढं बासच होतय, आता अन्बिका पण काय बघत नाही मोबाईल बंद केल्या ती न. इथं तिला लागायचा.
देतच जाऊ नका बाई मोबाईल तिला.
नाही बंदच केलंय का आता म झाले की महिना होतोय आता. खूप बघायची म्हणजे जे तर जेवायच्या आधी ताट घेतलं की हिला मोबाईल लागाय जाता नाही आपल्या पण म्हणजे नको म्हणत्या. डोळ्यांना त्रास होतेो
हाग तेच असं करून करूनच जरा ते लांब
नाही कमी झालंय. आजकाल मागात सुद्धा नाही. नाही तर होय मोबाईल शिवाय नाही. ते आधी मोबाईल ला. य आणि मग जेवण ताट ते काय खायला ते पण काही कळत नाही.
हा माझ्या दादाच्या पोरग्याला पण अजिबात देत नाही आम्ही मोबाईल
होय तेच की नाही तिला म्हणजे कसं घरी आयुष्य वगैरे ब बघत होता ना. ते सवय लागलेले पण आता त्यालाच सांगते ती बघू नको म्हणून लगेच सांगत ईत्या मोबाईल घेतलाय म्हणून.
हम्म नाहीयं. न घेतलेलंच बरं आहे हो मोबाईल लय त्रास व्हाय लागला मोठ्याना ते मोठ्यांना त्रास व्हायलाय बघूनं.
त्या त्याचा बघून तो अभ्यास करत असला की एक वई आणि एक पेन्सिल घेऊन. काय काय तरी करत असते अभ्यास कराल हे करायलय.
बरं आहे कि तेच्या नाद न आपलं
होय.
अजून काय?
काय नाही बघा.
किती वर्षाची झाली?
आता तिसरं लागणार ऑगस्ट ला संप चौथं लागणार. पुढच्या वर्षी घालायचें शाळेत आत्ताच म्हणते शाळेला जातो शाळेला जातो.
नाही घालत्यात ना चौथ्या वर्षी पण?
घालतात कि हिल अजून लागलं नाही ना. आता अडीच कंप्लीट आता तीन कंप्लीट होणार. पुढच्या माहीन्यात ऑगस्टला हा. आहेत की पण आता हिला अजून शी सु वगैरे म्हणजे सांगते झालेली.
हा.
पण कुठं म्हटले राहू देत आता एकदा बॅग आली की आयुष्यभर लागल्याच. मग एन्जॉय करू दे जरा खेळू देत हा म्हणते कि. ती सगळं म्हणजे एबीसीडी वगैरे म्हणत्या वन टू टेन म्हणत्या. सगळं शिकवलं तुमच्या घरी होय आपण आपण सांगायच्या आधीच ती तैयार करते हे करती बाराकडे वगैरे वाचत्या.
हा हा हा आपलं मोबाईलवर पण गाणी वगैरे लागतात बघा म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी. बडबडगीत म्हणतेतं ना तर त्यानुसार त्यांना डान्स वगैरे शिकवायचं.
कार्टून वगैरे बघत बघत त्यातलं पण थोडं थोडं हिदी ती म्हणजे एक एक शब्द असं म्हणजे बोलत्या.
ते त्याच्यामुळे कस त्यांच पण मेंदू शार्प
होय आणि बोललेलं लगेच लक्षात आणि राहतय ते लगेच तेच व दोन दिवसानी आम्हाला तेच सांगतात.
डोकं खात असेल ते. मग एक काहीत शिकलं की तेच बडबडून बडबडून
होय असं झालं तसं झालं सांगत असतं त्यांचच ऐकत बसायला लागत दिवसभर. झोपेल तेव्हा शांत
तेवढं चालायचं लहान पोर असली की घरात
होय मगताच्या पुढच्या वर्षी घालायचं शाळेत एकदा झालं की चालूच की मग तेव्हर एन्जॉय करू देत.
करु दे करू दे
नंतर रडतीलल नाही आ जाणार शाळेला म्हणून
मग काय आता आमचं काय झालं अ सपता सपना
होय तेच की शिकत शिकत राहायचं आयुष्यभर शिकायलाच मिळत
हो तेवढं खरं आहे
का तेवढं चालूच असते नवीन आता येईल तसं त्याच्यानुसार
तिकतच राहायला लागतोय आणि आता कसय माहिय का या जगात जर तुम्ही अपडेटेड असला जर तुम्ही त राहिला तर तुमची व्हॅल्यू आहे तर तुम्हाला पैसा मिळणार नाहीतर मग हाय दहा पंधरा हजारावर राबा
राब मग त्याच्यात काय परवडतंय महागा हे महिन्याला नाही म्हटलं तर म्हणजे घर खर्च जराच आहे काढला म्हणजे वगैरे बाजार वगैरे तर त्यातच दहा हजार संपतात
निव आणते सते आता आम्ही तिघ रायत आम्हाला दहा हजार पुरत नाही आणि घरकरच नुसतं बाजर हा
दोन हजार झाले दोन अडीच हजार निम्मत इथच गेले आणि एक हे लागते घरी म्हणजे सगळं लागतेच ना कडदाने वगैरे
घरातलं बाजार झाला आणि कस पेट्रोल महागले
खर्च आलाय होय पेट्रोल चालंय आणि पाहुणे आले हे गेले ते ते नाही धरून सगळं म्हणजे जात म्हणजे पंधरा हजार तरी कुठं करायचं
आणि रोज चपाती भाजी खाऊन तर जातय
सात नाही वेगळं वेगळं पाहिजे
मग तेच की तू वेगळं वेगळं करायचं म्हणलं की
साहित्याने त्याच व वेगळा खर्च ते कुठं म्हणजे होय आता म्हणजे पहिला कस म्हणजे एक दोन हजार रुपये मध्ये म्हणजे सगळा घर खर्च वगैरे चालत होता प परवीच्या कमजे ह्याच्यात का
त एक रुपयाला आणि दोन रुपयाला भाज्या मिळायच्या हो
भाज्या आणि साखर वगैरे असं म्हणजे मिळायचं आता आपल्याला बघा की सोनं तर काय नावच नाही
सोण्या्याचे नावच काढायचे नाही काढू शक आता एक दोन ग्रॅम घ्यायचं म्हटलं तर तीस जाईस
तीस आहे होय तेवढं पाहिजे
सोनं काय हो चांदी बी महागल्या किती
महाग झाल्या होय आता म्हणजे आता हे अधिक मासामुळे तर त्यांनी जास्तच म्हलेले
आता परवा आमची मम्मी जोडवे घ्यायला गेली साडेचार का पाच हजार सांगितले
होय नाही महागच झालं तेवढी नाजूक जरी घेतली तरी म्हणजे महाग झालंत
हम्म लई महागई वाढल्या
होय
ते काय आता ह्याच्यामुळे वाढलेलं सोडा युद्धामुळे आता युद्ध काय निवळलंय हळूहळू होईल सगळे नीट वाटायला लागले
काय होते रोज म्हणजे रोज तर म हे रेट ऐकून वाढायलाच लागले रोजचं हे दर सोन्याच चांदीचं हे
सोन्याच काय कमी होईल अस
म्हणजे आता लग्न करण पण काही हे नाही तर मुली मिळेना आणि हे सोनाने वाढून बसले
तेच कि लोक आजकाल होय लोक आजकाल पैसे देऊन पोरी घेऊन चाललात
होय तेच कीच आणि म्हणजे लग्न म्हटलं सोनं आलं सोम ते कस ज असलं तरी म्हणजे गरीब गरीब क घेणार एकमे खालच्याडयम लोक कत कशी
हम् नाही म्हणलं काय नाही जरी घेतलं तरी एक अगटठी आणि सोन्याचं मंगळसूत्र
मंगळसूत्र तरी पाहिजे जातातच होय आणि हे वेगळा खर्चने आला हा थाटामाटात करायचं असलं ते वेगळा खर्च
थाटामाटात ते काय शक्यच नाही आजकाल ते मोठ्या लोकांची कामं म्हणायचे
मिडम लोकांना पण परवडाय पाहिजे ना ति म्हणजे कसं स्थिर सोन्याचा दर म्हणजे ठेवायला पाहिजे की गोरगरिबांना म्हणजे मिडियम लोकांना पण असं परवडायला पाहिजे
हो
आमच्या मम्मीच्या म्हणजे लग्नाच्या वेळी ते न अ सात हजार पाच हजार मस् होत आम्ही दुसरी दिसले होतो तेव्हा दहा हजार बारा हजार नऊ तेव्हा पैसे कुठले हो खायलाच मिळत नव्हतता आणि पैसे कुठन
मग आता पण तेच झालं प आपल्याक पैसे तर मग त्या रेट पण घडलायच
रेट वाटलात होय आणि मग लोक काय खरेदी करायची थांबत नाही
नाही
म आहे
हॅलो